हा काय करलंस गं?
काय नाही बघा कपडे धुवायलोय. तुम्ही?
हम्म हम्म चालूय बघ जेवण ते
जेवण ते नाही अजून काय अजून आता जरा भाकरी पण करणार आहे अजून आणि मग तुमचं जेवण
नाही अजून जर नाश्ता करून आलोय दुकानात.
हा हा
मग ते गेल्यावर करायचं.
आज रविवार.
हा हा हा हा मग आज राईवार कुठं काही गेल नाहीस काय फिरायला?
फिरायला नाही रविवारचा नाही जात कुठ.
हा मुलांच सुट्टी असते म्हणताना म्हंटल ग!
हो सुट्ट्याच सोडा पण कुठला घरातलं काम बायकास्नी कुठे जायला मिळतय होय कधी काढायचं पण तसं जाते की ट्रीपला.
ह हा कुठे गेलेलीस मग उन्हाळी सुट्टीत?
उन्हाळी ह्या वर्षी तरी गेलो नाही बघा ह्या वर्षी जरा तब्येत बिघडलेली मिस्टरांची
आ हा
त्यामुळ ह्यावेळी जायला मिळालं नाही.
अ हा गेलेलो आम्ही सिंधुदुर्ग सिंदूधूर्ग ला मालवणला
काय मालवण काय हाय सोडा बघायला चांगलं
छ
हॅलो हॅलो
बघा सिधुदुर्ला हॅलो हॅलो आवाज कट होत झाला काय? हॅलो हॅलो आवाज तुझं कट होतय ग. रेंज मध्ये ये रेंज मध्ये हा आवाज तुझ का कट झालं नाही तेच म्हंटलं तुला रेंज मध्ये ये म्हंटलं
हा तुमचं ह्याचं कार्ड आहे का?
एअरटेल चा आहे
एअरटेलच एअरटेलला म्हणजे फुल आहे माझं इकडे जीओ ला रेंज जरा कमीच आहे ओ हम्म मगापासून माझा बी कॉल कणी पाऊस आता तरी काय नाही बघा.
हा हा
हम् तुमच्या तिकडं?
जरा बारीक होत सकाळी आता काय ऊन पडलंय. आम्ही शिरढोन मध्ये राहतो तू?
शिरढोण मध्ये
हम्म
हा आम्ही बी शिरढोन मध्येच राहतो हा हा क दुकान ह्याचं काय कपड्यांचं आहे काय?
कपड्यांचं दुकान आहे माझं.
हा तुम्ही आहेसा होय कळलं ओळखलं हम आलत कि कपडे न्यायला तुमच्याकडं हम
हा हा
ओळखलं काय?
ओळखलं ओळख
हा हा हा
हम्म आता जात नाहीस काय तू गारमेंट ला?
कुठं गारमेंटला नाही बा जाईत नाही जाईत. गार्मेंट ला जाईत होतो सोडा कमरेचा प्रॉब्लेम यायलाय म्हणता ना कणी नाही आता जाईत कमरेचा जरा प्रॉब्लेम यायलाय म्हणताना
मग
घरीच असतेय बघा. घरी म्हणजे हाय घरात शिव शिवते की ब्लाऊज तेश ब्लाऊज ढग आहेत. मग ते उगंच कसं दिवसभर जायचं
हा
आणि कुठे शंभर रुपये दीडशे रुपये पगार पड
होय हे पण आपण ब्लाऊजच तू आणि शिकायचं ग फॅशन तेन.
अ फॅशनच सगळे येत एक ब्लाऊज मग ते असेल मग त्यात हे पी कशाला करतेस ते पी करतेस बा कुठलं तरी एक घरातलं कर म्हणतात
ह
घरातलीच
दोन ब्लाऊज शिवलं तर आपला पगार पडत
पडतय आणि आता ब्लाऊजची शिलाई पी वाढली नाही
आता सत्तर रुपये बिना असतचं आणि असज तर आम्ही दिलं त पण ऐंशी रुपये हा एकशे ऐंशी तुमच्या इकडे त्याकड तिकडे किती आहेत तुमच्या
हिकडं किती दीडशे रुपये असत सकट माझा
हो आणि बिना असतंरच
बिना असतच एकशे वीस
तेन मग अस
हा म्हणजे हा तस म्हणजे बि बिना असतना तर साठ रुपये
ह हा हा हा स हम्म हेकडं जर इकडं जरा जास्त आहे होय पिको पल तेण करतेस का नाही मग
पिकोफॉल नाही बा करत मला ते लई म्हणजे असं शिला हात शिलाई घालायलाच म्हणता येते
केल्यास शिकल्यास
रही जा संज ना त्या पषे
हा हा हा हा मी पण तिथंच शिकलो
होय मग तुम्ही शिवत नाहीयचं काय
ब्लाऊज शिवायचं बंद केलं पिकोपाल करतो ब्लाऊज कसं होतंय दुकानात मशीन आहे मग एखाद कस्टमर एका मुलग्याबरोबर मुलगीला लहान मुलाला घेऊन आले त्यातलं एक तोंडका हरवलं की सगळं वाट लागतंय ब्लाऊजच
तर आहेय खरं
मग ते काय कस्टमरला तसं मला बोलता येत नाही ग
होय होय
त्याच्यामुळं ते गेलं हरवलं असं काय म्हणाले येत नाही म्हणताना मग नाही ते ठेवत ब्लाउजचं शिवायचंच मशीनचं काढलं येते
पिको फाल परवडतेच होोड पण मला हातलाई घालायलाेलता य त्या्या
येतेय खरं करतो तसंच हां एक एकदा लई लोड असलं तरं हे करायंला देतो बाहीर
कायं करायंला म्हणजे हां हां हां हां हातलाईला भ हम् हम्म
हात शिलायला द्यायचं करतात कि तसं
करतात का इिथं काय तसं नाही इथलं इकडल्या साईडचं माहित आहे ना तुम्हाला तस ते करता आहे पैशाला ते चेंगट सगळ्याला चचेंगट
खरं जरा हे केलेलं बरं पडतय ग
बरोबर आहे डा खरं काय चेंगट म्हण वागतात काय म्हणतात ना म जास्त एवढं हे करायला बघत नाही जे पैसे रोग देतात की नाही रोग देतात व्यवस्थित हे करतात की नाही सेंसच घेते मी ब्लाऊज ऊगांच शिवांयच डिझाईन शिवायच एवढंच घे तेवढंच घे करेन मी डिझाईनला लय घेत नाही तीनशे तीनशेपर्यंतच आसपास असते माझं आणि डिझाईन कसं पाहिजेल तसं आणि.
हा हा हा हा. तू बोलाव शेवतीिस मला काय माहतीच नाही.
शिवते की शिवते आणि कस. पाया तसं डिझाईन सांगेल कसली. कसं म्हणतील तसली हम्म.
मग काय मग कशाला गारमेंट पाहिजे तुला?
मग तेच की नंतर मी जायत नाही मी घरातच शेवतो घरातच ब्लॉउज डीग आहे. पण बायकांचा जरा जीव गमतोय म्हणून माणूस जातय नाही.
होय खरं त्या मानान पगार पण पाहिजे ग.
पगार पाहिजे हो मग तसं पडत नाही मग कसं इतर का तिला जर गेलं. तर मग पगार पडतोय सोडा जास्तीचा.
हां
हॅलो.
आवाज हा कि ग या लागलय.
आ.
आवाज येतय की ग इचलकरजीला मग दहा अकरा हजार पगार आहे की.
बारा हजार पर्यंत पगार पडतो पण काय करतस तेवढं लांब जायचं. माने हे म्हटले जाणार मशीनीवर बसणार आणि कंबर झालं हे झालं. त्यान डोक्याला ताप नकोच हम्म आणि घरातल्या घरा. पडते व घरातलं काम कर करत.
होय हे आवरूनच जायला पाहिजे होत नाही.
हम्म हे इथ बी चालतय सोड आपण पगारलंय कमी आहे.
तुला कस ते घराजवळ जवळ आहे कणी.
हा पडायला तर पडतोय पघ अर पण कसं रेमटून बसायला पाहिजे त्याला.
हा हा.
एकटा कंटिन्यू बसल होत नाही शिवायला मग पडोतय पगार. हॅलो. हॅलो.
च कस ब्लाउज लवकर पगार पैसे देत नाही. येतंय की ग आवाज हॅलो. हां बोल कि आहे.
अग आवाज येई ना ओ.
का कट होतय कोणासष्टव ग जरा तूच रेंज मध्ये ये.
हॅलो.
रेंज मध्ये रेंज मध्ये.